हॅलो
आवाज येतो का?
ओके काय हाय आता ते हॅलो हा आला
आवाज येतो का म्हणलं माझा काय चालू हाय?
काय चालय? आता जेवण झालं. पोर जेवलं.
हा हा हो जेऊनच बसले मी पण कॉल पूर्ण करत.
हा तेच आता कॉल करायचेत दोन दिवसात पूर्ण त्यामुळे तेचं आता सगळ्यांचे तेच कॉल वगैरे याय लागल्यात.
होय
आणि काय? तुम्हाला काय रेसिपी वगैरे काय आवडते खायला वगैरे तेन
करत्या कि मी रेसिपी
हा हा काय गोड आवडते वगैरे काय असं
गोड स्वीट स्वीट आवडतं.
हा हा
तुम्ही काय खाता जास्त करून?
आमच्यात जास्त जास्त नॉनव्हेज असते आमच्यात.
हा
आम्ही सगळेच खातोय त्यामुळे असतय नाही आमच्यात पण आम्ही नॉनव्हेज मध्ये बिर्याणी एक टाइम कधी तर मुलांना आवडते ना
हा हा
बिर्याणी करतोय किंवा चिकन वगैरे मटण वगैरे असतय आमच्यात
हम्म हम्म
बिर्याणीची रेसिपी येत्या काय तुम्हाला तुमच्या पद्धतीनं वगैरे काय?
मी कधी बिर्याणी केली नाही मी कसं कॉलेज शिकते ना त्यामुळे मी कधी केली नाही बिर्याणी मी बाकीच जेवण सगळं कर ते मा संध्याकाळचं जेवण सगळं असतं माझ्याकडं पण मी कधी नॉनव्हेज ला गेलो नाही अजून करते जेवण पण नाही नॉनव्हेज कधी केलं नाही. तूम्ही सांगा मग कधीतरी ट्राय करून बघते. हॅलो हॅलो हॅलो